हा येतोय बोल की काय म्हणतेस.
काय नाही गं तुला तर माहीतय, डायट बियट जरा माझं जिमच हे ते जरा शरीराच चालूचे.
हा.
चटकदार, मटकदार काय तर करतीयास मला माहितच आहे, म्हटलं जर असं वेळ काढून मला जरा एक रेसिपी सांग अस जरा फास्ट होणारी शरीराला चांगले अस
म्हणजे झटकन होणारी पाहिजे, काय मी तुला चट पटीत पण पाहिजे आणि तुला प्रोटीन पण मिळायला
बरोबर बरोबर होय होय बरोबर बघ म्हणजे तेच तेच खाउन
ट.
होय होय मी खात नाही जरा नेटवर्क हा येतो येतो जरा नेटवर्क मध्ये ये.
थांब एकच मिनिट मी बाहेर जाते अगं आमच्या इकड लाईटचा प्रॉब्लेमे ना लाईट गेली आताच अगं.
म्हल हे तर काय कायमचच आहे कधी आपलं
हा बोल
काय नाही सांग की जरा रेसिपी येतोय येतोय चटकदार मटकदार असं काहीतरी सांग
चालेल आता मला माहिती आहे तू काय नॉनव्हेज खात नाहीस आणि नॉनव्हेज तुला चिकन मदनं प्रोटीन भेटते बरोबर आहे आता दूध भेट ते पण तू ला चटकदार मटकदार पाहिजे म्हणल्यावर मग तू व्हेज बिर्याणी खातीस काय म्हणजे सोयाची
होय होय होय अगं होय सोयामध्ये कनी नसतात असं आमची जिम ची मॅडम होय आग सांगत सोयाच्या खाजा आहे ते पण मला तसच खायला अजिबात आवडत नाही बघ
अग नाही त्याच का त्या सोया चंक्स ला फ्लेवर नसत म्हजे स्वतःची टेस्ट नसत्या त्यामुळे त्याच्यामधे मसाले ज मसाले वेळ वगैरे म्हणजे कमी हेचे म्हणजे आता आपण जास्त हाय असे मसाले नाही वापरायचे कमी हेचे मसाले वापरायचे पुरेपूर त्या शरीराला आपला फायदा भेतोय आणि तुला अनेक सांगते सोया आता सोया विषय निघालाच आहे तर बोलते की सोयाला हा नाव उष्म पदार्थ हाय. स उष्ण पदार्थ हाय आणि शक्य तो आता मी तुला ती रेसिपी सांगीनच सोड आणि आवडल्या म्हणून तुमी सारख म्हणजे जास्त प्रमाणात पण खाऊ नकोस. आणि त्याच कसं प्रमाण आहे. म्हणजे उन्हा उन्हाळ्यात ना जरा कमीच खायचं ते तू हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाण ठेवू शकतेस कारण ते शरीराला उष्ण हाय. आयुर्वेदामध्ये सांगितलेय की आपल्या ऋतूनुसार आपला आहार पाहिजे बरोबर आहे. म्हणून मी आधीच कल्पना दिली. कि सोया हा उष्ण आहे. त्यामूळ त्याच्यामूळ कस ट वगैरे वाढून हीट वगैरे वाढून तुला ते रिएक्शन पण होण्या शक्यता असतीया जास्त प्रमाणात खाल्लीस तर तू योग्य आहार मध्ये घेतलीस तर त्याचा आपल्या शरीराला इतका म्हणजे हा चांगला इफेक्ट होत नाही मग मी तुला चालेल सोया बिर्याणी सांगू का? तु सोया पुलाव सांगू सांग आता तूच
हो काहीही सांग हे बघ असं काही नाहीय आहे की मी म्हणजे आता बघ सोया मी मला एवढं जास्त आवडत नाही. पण त्याच्यातून काहीतरी तू चांगलं बनवून मला सांगणार आहेस. जी चांगली असल्याने पटकन होणारी असेल असं तू मला सांग असं काही नाही की हे सांग ते सांग जे तुला तुझ्या कडून जी चांगली वाटते ती तु मला सांग.
अ सोयाबिर्याणी पण बेस्ट आहे सोड सोयाबिर्याणी सांगू का? सोयाबिर्याणी पण छान आहे. आणि सोयापुलाव पण छान आहे. मग तू सांग ना मला काही दोन्ही पण रेसिपी आवडतातच.
होय दोन्ही पण मला म्हणजे पुुलाव
मग ते आता सांगते काय माझ डोक्यात आलंय एक आइडिया आता तू तर नॉनव्हेज खात नाहीस बरोबर आहे म्हणजे जास्त प्रमाण तुझं नसत मग तुला नॉनव्हेज सारखीच व्हेज ती सोया बिर्याणी करून दि म्हणजे खाऊ वाठली तर कसं वाटत तुला म्हणजे तुला टेस्ट पण करणार नाही खरी इतकी छान लागल ना की तू परत परत परत परत करशील किंवा मला सांगशील तू बनवणार म्हणून तस सांग तस सांगते एकदम सोप्या आहे ग सोपी पद्धत मी तुला सांगते.
चालेल चालेल एक नंबर मग
हा चालेल मग आता ऐक शांतपणे मी सांगतो. ते आता सोया घ्यायचं आणि सोयाला काय करायचं म ते थोड गरम पाणी घ्यायच. आणि गरम पाण्यामध्ये सोया टाकायचा. आणि त्याच्यावरती प्लेट झागकायची म्हणजे तू किती मानसाना करणार आहेस त्याच्यावर सोया घे असं नाही की थोडाच केला म्हणजे मीडयम साईज नाही घे आपलं एक मुठी भरून घेतली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाहीतात निवांत दोघं त जे दोघ तरी जेतील ह आणि काय कर त्याच्यावर प्लेट झा त्या गरम पाण्यामध्ये घालून आणि ते ठेऊसाय पाच ते दहा मिनिट ठेवायचं लय उशीर त्याला ठेवाय च नही नाही बरोबर आहे आता आपण काय करूया त्यातलं सगळं पाणी काढायचं त्यात पाच दहा मिनिटं झाली ना कि त्याच्यातलं पूर्ण असं पाणी पिळुन काढायचं आणि एका बाऊलमध्येध्ये घ्यायचं त्याला आता त्याच्यामध्ये सांगते अं अं आता बरिस्ता बरिस्ता, आता बरिस्ता तयार करायला आपण एक चार पाच कांदे कापायचे आणि एकदम कुरकुरीत तळून घ्यायचे.
कांदे मिडल साईज कापायचं काय छोटे मोठे अस
अ असं उभे कापायचे आणि मिडल म्हणजे जास्त तर पण बारीक नाही आणि जास्त पण मोठा नाही, अस अस क्रंची व्हायला पाहिजेत एकदम
बर बर
हा ते तळून घ्यायचे अन तळल्यानंतर त्या सोयामध्ये टाकायला लागणार आहे, पण मी तुला सांगते कसं कसं ते करायचं आता म्हणजे, बरिस्ता आपला तयार जर करून झाला आता त्या बाउल मध्ये सोया चंक घेतलेले आहेत आपण त्याच्यामध्ये अ अर्धा चमच हळद टाकायची हळद मीठ चवीनु आणि लाल तिखट कश्मीरी लाल तिखट वापर किंवा अ तू घरची वापर जसं तुला टेस्ट हवी असेल तसं वापर.
बर बर मग काय फरक पडेल काय? जर घरचं किंवा ते वापर
हा व फरक काय पडतोय माहितीय का तुला, काश्मीरी वापरलीस ना तर रेड कलर येणार आणि घरच वापरलीस तर थोडा रेड कलर कमी येणार पण आपल्या घरच्या चटणी कस मध्ये मसाले असतात ना भरपूर, आणि त्यामध्ये फक्त बेडगी मिरची असत तसं पण करू शकतेस नाही तर असं कर अं तू लाल तिखट अर्धा चम्मच टाक तो कश्मिरीचा आणि आपल्या घरातली एक अर्धा चम्मच टाक, असं कर चालेल. आणि हा मग त्याच्यामध्ये अं बिर्याणी मसाला टाक, व्हेज बिर्याणी मसाला भेटतोय. तो टाक, किचन किंग मसाला मसाला थोडा, गरम मसाला. धने पावडर, जिरे पावडर, हे सगळं. व हे कोरडे मसाले झाले. त्याच्या नंतर नंतर न एक, दोन, तीन दोन ते तीन चमचे दही टाकायचं. आणि म दही टाकलीस ना कि मग त्याच्यात कोथिंबीर, पुदिना आणि आता तो आप पण तळलेला कांदा होता बरीचता तो बरिचता टाकायचा आणि कस्तुरी मेथी टाका जे आणि ह्याला चांगलं मिक्स करायचं. आणि त्याच्यामध्ये एक आर एक चम्मच तेल टाकायचं तेल टाकल्यामुळ काय होते चांगले मसाले मुरले जातात आत. त्यामुळ तेल टाकायचं ह आणि हे त्याला मुरत ठेवाय म्हणजे तसं आता मुरत ठेवलीस का नाही आता ह्याच्यामध्ये तुला आणि काय ऍड करू वाटलं तर तू ऍड करू शकतीस. म्हणजे आता तू खडे मसाले आपण ह्यात घालू शकतोय पण खडे मसाल्यांचं कसं असतंय आता मी गरम मसाला पावडर वापरल्या मी आपण घरीच बनवतो मग ती आम्ही घरी घरी बनवलेला एक अर्धा चम्मच टाकतो ग गरम मसाला त्यामध्ये आणि खडे म जास्त वापरली ना झनका मार तय. आणि दाताखाली आली की तेची टेस्ट बेकार लाग त्या म्हणून शक्यतो मी प पावडरच वापरते. आता हे काय करायचं मॅरीनेशन हां मॅरीनेशन केलेलं एक अर्धा अर्धा ते एक तासभर. तसंच ठेवायचं त्याला चांगलं फ्रीजमध्ये ठेव किंवा तसंच ठेव असं काही नाही. आणि मग आता एक इकड भाताची तयारी करायची तुला सांगते, भात बनवण्यासाठी काय करायचं, जेवढा तांदूळ आहे त्याच्या डब्बल पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं, अर्धा लिंबू आणि सगळे खडे मसाले टाक. म्हणजे दालचिनी, लवंग. तमाल पत्र, वेलची जावी त्रि, आणि मिरे, परत असं ते दगडी फूल हे सगळं असा मसाले टाकायचे. आणि जिरे पण टाकायच. आणि जरा ऑइल टाकायचं. ऑईल मुळ भात सुट्टा व्हायला पाहिजे. आणि ह्या आणि ह्या त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा, ह्याच्यात पण आणि ह्याला झाकून ठेवायचं, मीठ पण टाकायचं मीठ महत्त्वाचं आहे या्याच्यात. मीठ व्यवस्थित प्रमाणानुसार टाक कारण जर तांदूळ नमकीन झालं तर टेस्ट चांगली य त्या नाही तर मग काय बिर्याणीला आपल्या टेस्ट एवढी येणार नाही असं होईल फरक मग ते झालीस ना त्याच्यावर एक ताट झाकायचं आणि ह्याला की नाही अ एक कुकळी येऊ द्यायची एक कुकळी आल्यानंतर ना आपला जो राईस आहे त्याला स्वच्छ धुवून एक अर्धा तास आपण बा पाण्यात भिजत घातला तरी चालते कारण भिजल्यामुळे भात शिजला जातो लवकर आणि ह मग त्यानंतर तो सगळा तांदूळ त्यामध्ये टाकायचा मग काय करायचं पहिले पाच मिनि दोन तीन मिनट गॅस मोठा ठेवायचा नंतर ना एक अ मीडियम गॅस ठेवायचा मिडयम मोठा लय ठेवायचं नाही आणि बरोबर घड्याळाच टायमर लावून सात मिनिटे भात शिजून घ्यायचा सात मिनिटानंतर सगळा तांदूळा वर नाचायला लागतोय असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे पूर्ण वर पसरतो, मग त्यावेळेस तुझा भात ऐंशी टक्के शिजलेला असतो. असतोय
बरोबर हा
तुला आता एका एक बा आता बिर्याणी कशात करणारेस आता ही कच्ची बिर्याणी सांगितते मी तुला असं केलीस तरी पण चालेल किंवा तू त्याला शिजवलंस तरी पण चालेल, काय मग काय करायचं हा मी दोनी पद्धत सांगते. आता ज्या मध्ये बिर्याणी करणारयस ना, त्यामध्ये ते सगळं आपण सोयात म्हणजे मसाला केलाय तो सगळा मसाला पूर्ण, सोयाच त्यात घालायचा, त्या बिर्याणीच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यानंतर भ बरं बरं बरं पांढरा भात सगळा आपण ह्यो बरं बरं बरं बरं टाकायची, लेयर लेअर टाकल्यानंतरनं त्या त्याच्यामध्ये तूप टाकायचं त्याच्यावर आणि बिटाचा रस टाकायचा म्हणजे लाल कलर येण्यासाठी आणि तूप टाकल्यावर अ हे ते म्हणजे असं यलो कलर पण येतोय स्मोकी फ्लेवर पण येतोय. ते म्हणजे छान! होतयं, आणि वरण झाकायच त्याला सगळीकंड आणि एक, वीस मिन मंद आचेवर शिजवलीस तरी चालतयं ही झाली कच्ची बिर्याणी, आता तुला हीच बिर्यानी सांग. ते थोडसं गरम ते घ्यायच तेल घ्यायचं तेलामध्ये हे सगळं मसाले शिजवायचे, म्हणजे हे आपण सोया टाकलेय ना?
हा
थोडासा कांदा टाकायचा. आणि सोयाची ती अ म्हणजे आपण मॅरिनेशन केलेलं सगळं टाकायचं नी हलवायचं. हलवल्या नंतर ना म दोन मिनिट उकळी आली का नाही?
हा हा
तीन मिनिटं उकळी आली की थोडस पाणी घालून परत हे भात लेअर पटपट पट झाकायचं आणि टाकायचं त्याच्यावर. हा असंही करू शकतीस, तू मग तुला कुठली तिळ त्या ती बघ आणि कर.
होय दोन्ही पण मला आवडलं. मग मला सोप्या पद्धतीने जे जम ते की मी पहिल्या एकदा कुठली तरी ट्राय करून बघतो. ती कच्चीवाली सांगितलीस ती. आणि मग त्याच काय? काय होतय, ते बघून मी तुला कॉल करून सांगतो. पहिला फोटो वगैरे पाठवतो. आणि मग ती दोन नंबरला सांगितली ना ती पण ट्राय करतो. सांगितल्याबद्दल खरचं खरचं थँक्यू ग.
हा हा कर आणि डबा पण पाठव. ओके.. चल हा ठेव. बाय.
बाय.